कायकारलाय हॅलो
हॅलो आवाज येतोय
येतो येत
ह काय नाही बघ आता पोरांचा एवढा दंगा चाललाय का नाही काही बोलण खू बसल्या स्वयंपाकाला घालावं म्हंटलं आणि तर पुढं जरा असं माहिित मैदान आहे त्या मैदानात सगळी मुलं गोळा झालात बघ सुट्ट्या असल्यासारखं झालंय पोरांच सुट्ट्या असल्या होय काय बोलायचं सांग आमचा एकाचा ए धापोर गोळा करतय.
तसच असतंय.
शेजारचे पण त ओरडतात ग.
होय. वरडतील - काय करणार बघा पोरांचं वयए खेळणार पोरत. मोठं झालं कोण खेळतए का? आपल्याला म्हणतय का कोण? का आपण जाऊ शकतोय का नाही ना? शेजाऱ्यांनी पण जरा समजून घ्यायला पाहिजे. त्यांची पोरग- खेळली नसतील का?
अस असत माणसांचं वय झालं की माणसांना दंगा नको वाटतो ग. शांतता हवी असते - त्यामुळे मग ती चिडचिड करत्यात. म पोरांना कळत नाही. पोरं वांड असतात. ते पण काही पण पण- खेळतच राहतात.
होय.
अग सेल्ल गावात. म्हणजे मला आता साडी घ्यायचे होती- घुट आहे तर, मॉर्निगमध्ये हाय आणि दुसरं- श्रद्धामध्ये. पण हा मला साड्या घ्यायच्या होत्या ग, म्हणजे पाहुण्यांच्या इथे वाचत त्या- हा मग त्यांनी सांगितलेलं एक वीस तीस साड्या बघ. दस हजारा बऱ्यापैकी साड्या - साड्यांचा पण सेल छान आला. ड्रेसचा सेल छान आला. तेच साड्यात- बघणार आपली लग्नाच्या ह्याच्यासाठी पण साड्या छान आहेत. म्हणजे- दोनशे अडीचशे पर्यंत पण साड्या चांगल्या मिळतात.
घ्यायचीच आहे सोडा मला. एक ड्रेस घ्यायचा साडी काय नाही- साडी हायेच ती नेसाय झाली नाही बघा मला. शिवून घेतलं ब्लाउज नुसतं- मम्मी तर म्हणते, नुसतं ब्लाउज शिवून घेऊन पाडतेस काय घालनाच. एकदा- दोनदाच घातलीय बघा, नाहीतर म्हणजे लग्न आलं तरच - साड्या नेसाव्या साडी नेसू च वाटना -
ते कसं व्हायलंय?
हा.
सेल असलं ना, साड्या स्वस्त घेऊन ठेवलेला बऱ्या पडतात त्या. त्यानंतर उपयोगाला येतते.
हा तसच झालंय. मी आता दोन तीन साड्या ते सांगले घेऊन ठेवल्यात पण - नाही. फक्त कॉलेजचे तर फंक्शन झाले त्याला पण- कस ज्या त्या फंक्शन सुट होत त्या त्या फंक्शन प्र्रमाणे घातलेली आहे ना? त्यामध्ये माझा
हा हा. आणि आता? आता सेल छान आहेत. म्हणजे अडीचशे दोनशे अडीचशे रुपयाला पण साड्या- घरी वापरायच्या आजचा. आणि असं आहेर वगैरे करायचं म्हणलं तरी पण साध्याच साड्या छान होत आणि आता- साड्या जास्त नाही आहेत वापरत. पण जास्त ड्रेसेस वापरतात सुटसुटीत. सुटीत आता लग्न झालेल्या अगदी आज्याबीज्या वयस्कर सगळ्यांनाच ड्रेस च पाहिजे झालं. पण एवढ घालत नाही. तर साडी कसं आपलं महाराष्ट्रीयांचं - पोशाख आहे म्हंटल. म्ह छान वाटत साडी म्ह- तर जास्त साडीच असते माझी. ड्रेस कमीच असतोय. बर. डत ते मला. ते दिसायला पण छान दिसत-
साडी छान दिसती. पण एकेकाला कसं वावराय जमत नाही जास्त साडीमध्ये.
साडी नेसली की कामं होत नाही, इतरांचं मत असतंय. सवय नसलेल्याना- त्यामुळे त्यांनी ड्रेस म्हणतात. साडी पाहिजे सवय घालायची सवय कुठ- बाहेर गेलो कार्यक्रमाला वगैरे- तर दिवसभर आपण साडीत असतोय. तेव्हा करण भाग असतेय काम. पाहुण्याच्यातलं जवळ नाही कराय नको.
आणि आपल्या, आपण इतर वेळी सा अस साडी घातली ना कि, काम करायला बघत नाही. अस मोठा कार्यक्रम असला घरात, हळहदीकुंकवाचा म्हण. किंवा असं घराच वास्तूक असल किंवा घरात पूजा असली, तर आपण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत साडी घालून एवढा मोठा ठा फंक्शन आपण म्हणजे एखादा मोठा कार्यक्रम, आपण पूर्ण पार पाडू शकतो साडी घालुन. पण ड्रेस घालून नाही करू शकत. आणि त्यावेळी साडी आपल्याला कम्फर्टेबल असत्या. नाही असं, असं अवघडल्यासारखं वाटत नाही. छान वाटत. आणि साध्या साड्यांच्यापेक्षा काट्याची साडी घातली ना, तर असं कार्यक्रमात छानच वाटतं. लग्नात. कार्यक्रम म्हण, वास्तूक म्हण, पूजा म्हण. सा साध आपल्या लक्ष्मी पूजनची पूजा जरी असली तरी पण काटाच्या साड्यात छान दिसतात बायका. काय महाराराष्ट्रीयना. पोशाखच तसा छानय. साडया म्हणलं की येतो खर्च जास्त, फॉल - पिकोला पण खर्च वाढलाय. ब्लाउज आणि आपल्याला कसं पाहिजे तसं, शिवून घ्यायचं म्हटलं तर, त्याचा खर्च वाढलाय. त्यामुळं चालतय खरं. साडी म्हणजे, साडीत छानच वाटतय. घ्यावी साडी न घालावी. आता
साडी कशी कम्फर्टेबल असतेया ना ओ. म्हणजे, बऱ्यापैकी कस कार्यक्रमामध्ये साडी चांगली. ड्रेस वगैरे आपण म्हणतोय पण स शुट होत
चांगलंच वाटत नाही. गणपतीत, गणपती आण ताना साडी घालून आणलेल, छान वाटत गणपती. तर हल्ली, कुठे साडी घाला? कुठ आवरत बसा. आडकला ड्रेस चला निघा. कुठ हे करू, कुठे ते करू आणि साडी. हटला ड्रेस चला निघा. साडी कधी घालू? असं करत बसतात सगळे. आळस करत्यात साडीचा.
सगळीकड तेच चाललंय.
सगळीकडे चाललंय. अरे साडेसोळा बायला शोभा नाही. दिसताना साडीतच बाई सुंदर दिसत्या. होय. पण का आणि शुभ काम करताना साडीच घालावी. हा ड्रेस तरी उगच ते अडकवायचं, अडकवल्यासारखं मेकळा न फिरायचं गावभर. मला तर आवडत नाही. मी घालते आणि मी पण नावं ठेवते. खरंय साडी, मराठमोळी आपली साडीच छान. महाराष्ट्रीयन पोशाख. नऊवारीत, नऊवारी काय घालायला जमायचं नाही, आपल्याला एवढं. तर सहावारीत तरी छानच वाटतय.
मी नववारी शिका म्हणजे स्वतःच स्वतः नेसाय शिकालतो. दुस नेसवता येती. पण स्वतःला नेसायला येत नाही ना, आपल्याला.
काष्टा काष्टा मोबाईलवर य मोबाईल वर येतात की, असं व्हिडिओ असतात त्यात काष्टा साडी येत्या, अस गुजराती साडी येत्या. ते एका साईडनं ते, चुन्या पडाय च्या तो काष्टा. ते पण छान वाटत. साड्या कश्या घालाल, सा एकच लांबडी साडी पण त्याच्या वेगळ्या, वेगळया, वेगळया, वेगळे प्रकार. करता येतात आपल्याला.
आजकाल तर आता साडीचं नवीन नवीन फॅशन कडल्या साडी डर ड्रेसेस शिवून
हा आता साड्या गेल्या आता साडचा ड्रेस हो साड्याचा ड्रेसच चालू झाला साडचा विषयच नको. तिथली साडी, हजार रुपयाची साडी साडी घ्यायची आणि त्याला पाचशे रुपये ड्रेस शिवाला घालवायच. पण पिकोला गेलेलं असत ब्लाउज ला गेले असत, एक साडे अडीच हजार पडतात साडी घेऊन ड्रेस शिवलेला साडीचा.
होय पण आता ते साडेतीनी म्हणतात की लई झालं पासाव्या नेसल्या बाद झाली म्हणता ना त्याच मॉड
होय आणि साडी दिली कि जुन्या साड्या दिल्या की टपशिवून येत्यात. हि टप मिळून येत्यात. आणि अजून जरा जास्त जुन्या असल्या तर साध्या मऊ असल्या तर त्याच्या दुपटी शिवूण होत्यात.
साड्यांचा उपयोग बघा.
आणि साड्या असल्या तर ती लहान बाळंना पाहुची होत्या. साडीच कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही बघ. नवीन घेतल्यापासून अग अगदी टाकून देईपर्यंत त्या साडीचा उपयोग होत राहतो.
ड्रेसलाच तेवढा प्रॉब्लेम येतो कसा ड्रेस एकदा पाच सहा वेळा घातला कलर गेला द्या फे
ते आता काय उपाया नाही तो घेतला वापरला की फेकला साडीच तस होत नाही. साडी अगदी साडी जुनी झाल्या तर त्या आतला फॉल चांगलाय मग तो फॉल काडून दुसऱ्या साडीला लावला तरी चालतय. त्याचा सुद्धा उपयोग असतय साचाडीचा उपयोगच उपयोग आहे करून घेणाऱ्याला हय. मी करून घेत नाही त्याला काय उपयोगच नाही.
तसच असते व आपल्याला ज्याला माहित ते करतय.
होय. आता मी दोन साड्यांचा दोन ड्रेस शिवून घेतलेत पूर्वीला. छान शिवल्यात आणि, होय. जुन्याच होत्या मी पण अस पाच सात वेळा नेसलेलो आणि त्या काय घातल पण नाही जास्त. आता काय करायचं ठेवून ठेवून म्हणून ते दोन ड्रेस शिवलो. वस्तू तर एवढ्या येतात त्या टप्पाटप येत्या बारड्या येत्या प्लास्टिकच्या.
आणि टप टप वगैरे लागतातच की आपल्याला.
होय वापरच वापर होतो साड्यांचा. आणि आणि स्वस्त साड्या असल्या की आणि साड्याने घेऊ वाटत्यात. आता हजारला तीन हा आता हजारला तीन सा सेल लागला इथं, गावात हजार रुपयाला तीन साड्या. साड्या काय आहेत. आता आता सेलमध्येध्ये हजारला तीन आहेत. अशी साड्या घ्यायची म्हणल तर ती एक साड्या सातशे रुपयाला जाईल, आश्या साड्या सारख्या आहेत सारख्या म्हणजे सारख्या हा सारख्या साड्या येत्यात. इथे कचरा टाकते. सारख्या आहेत त्या साड्या सारख्या आणि एवढ्या एवढ्या साड्या छान आहेत का नाही. मी तर जाऊन बघून आले आता आमच्या पाहुण्यांना द्यायचे आहेत ना त्यांच्या वास्तुकीला चांगो नाल हा कलर फक्त वेगळे वेगळे घेणार पॅटर्न एकच आहे मग अशा तीच साड्या सांगून आले म हजारला तीन म्हख्यात हम्म ह रुग साड्या द्यायच्या लोला म्हट तरी त्यानी त्या घाललायला तर पाहिजे वापरायला तर पाहिजे अशा दिल्या तर मग ते काय म्हणणार ह
नाही पण खराब हलक्यातल्या देऊन चालत
नाही आणि् नावं ठेवतात माणसं
वर
हो त्यामुळ नकोच वाटतय आणि सलकार्यांची आयडिया कसा आहे आपला वस्त्र उद्योग नगरी आहे आ कपड्यांचे काय कमतात नाही कपडे खरेदी करणारच पाहिजे अदी कापसापासून कापड तयार होऊन बाजारात विक्रीपर्यंत काम येतं कपड्या कापडांवर प्रक्रिया होत्या मण आमचे रिलेटिव पाहुणे वगैरे आहेत ते आम्हाला सांगतात हा तुमच्याकडे थोडं स्वस्त असत तुमच्याकडून एवढं द्या तुमच्याकडून तेवढं द्या अस हो तेला आणि आता पण सेलच लागलाय ना वत घड हाड्या घेत येतात छान आहेत आणि साड्या नाव ठेवण्यासारख्या नाही
मोरणी मध्येच मस्त असत साड्यांचं खतरनाक साड्यासाठी त तू दिसत
इथं नवीन सेल लागलाय हो छानच आहेत साड्या ह आणि साडी कशी बघितल्या बघितल्या आवडण्याच्या मापच्या साड्या पाहिजेत तेव्हा त्या साड्या छान वाटते उगच घ्यायच्या आणि नेऊन ठेवायच्या जरी पाहुनाने हलक्याने घेतल्या साड्या तरी त्या साड्यांचा उपयोग होतच काही ना काहीतरी कामाला मिळत
मोटी बराला
कसाला पण येतं काय साड्या ना आवं ठेवून चालायच नाही साड्यांसारखा उपयोग नाही कशाचा
फार फाटच तर वापरतात किं
खाटेपर्यंत फाट्यापर्यंत वापरून आणि फाटून झाल्या आणि त्याचा उपयोग वायचा सुट्टीच नाहीये एवढ्या साड्यांचा वापरण उपयोग आहे
साड्यांच कलेक्शनच ठेवायचं
होय ठेवतत ना म दुकानात भीिकच असते आपल्याला आवडत क जाऊन घेऊन यायची साडी घ्यायच्या आहे म्हणजे घरात पण काय म्हणत नाही जावा आनाजावा ग्डे्या आला जी साडी सहण आला जी साडी कुठे बाहेर जा येत आहे जे साडी त्यास्तत नस वाटत नाहीत ना म्हणून नवीन नवीन साड्या दुसरं काय खरंच जाऊन बघून ये जा जा सेल छान अआहे सेल
येतो येतो का
तर आपण आवडल आणि दुसरं कोण आहे त्यांना पण सांग त्यांना पण आवडेल
आम्ही तर तुम्हाला सांगू साड्यांच वगरे डैससं वगैरेय लागल की आम्ही असच आता ह्या तुम्हाला स पेपर आमचे सं संपल्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यापासून आम्ही सेलला कुठे गेलो नाही त्या आधी आ सेल आहे चला.
घेऊनच या घाला या न घाला ठेवायचं घेऊन.
व्हय. ड्रेस एवढं नाही मी खरेदी करत खरं साड्या असतात मच्या भरपूर छान वाटतात साड्याा टिकत म्हणजे मला टिकतात पण साड्या आणि साड्याचा माा वापर पण होतो चांगला.
होत की नंतर पुरगे मल्ल्याव कसं होतं तिथे ड्रेस वगैरे शिवंदर होतात ना.
होय. मी त्यावर खूप खुश झालवरर का म हे आवडल्या साड्यात छानच साड्या एक नंबर मस्त त्याच तण पण गेलं तर त्यांना आवडल अशा साडी इथे. आणि सेल मध्ये हजार ला तीन म्ह आणि स्वस्तच आहेत. साडे हजार ला तीनच्या मा तीन च हे ना म्हंटलं का नाही तर खूप कमी किंमत आहे. साड्यांची क क्वालिटी छान आहे. असं एकदम कापड पण छान आहे कलर पण सोयकत त्यातलेच मी मला दोन ठेवणार आहे. म्हणजे मी माझ्यासाठी वैयक्तिक घेणार आहे आणि त्यां ते त्यांना देणार आहे. आता आम आमजे मिस्टर जरा झोपल्यात त्यानी उठले ना कि म आम्ही जाऊन साड्या बघून येणार आहे. म्हणजे सांगितलंय त्यांना त्यांनी ल म्हणतात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजता जाऊन मग घेऊन येणार आहे. आणि बऱ्याच ठिकाणी गावात त्यांचे सेल असत्यात.
होय.
तप सेल मध्ये असे साड्या खूप छान छान येतात. म्हणजे भेटतात.
जाऊन येतो घी आम्ही पण
तुला आवाज येत नाही काय माझा. हा ह ह नाही आवाज जरा बारीक आला म्हणून विचार
नाही नाही हे कसं होत रेंजच जरा कावे ना हल कि आता शंभर जण वापर जर झाले सगळे आता एका कार्डासाठी त्यामुळे जरासा आवाज कधीतरी मध्ये आडकल्यागत होतोय बाकी काय होत नाही.
हम्म हम्म.
चालतंय ठेवू काय?
हा हा चालतंय ठेव
एंड कॉल